हा येतोय का आवाज
हो हो हां. आपण अ सुट्टी च्य कशी घालवली त्याबद्दल बोलत होत
हो हो हो हो. मग अजून काय केलं नवीन?
हा नवी म्हणजे असं म्हणजे ह्यावेेळी ते मी एकटीच जाऊन आलेले.
अच्छा हा हा हा.
आता गरमीने हायराण झाली पावसाची वाढ बघत
हो ना आणि यावरशी खूप जास्त गरमी आहे ना?
हो ना, गेल्या वर्षी जा लवकर जास्तच लवकर आला होता हा अर्धाच महिन्यामध्ये. म्हणजे मे च्या अर्ध्याच ह्याच्या पंधरा वीस तारखेला आला होता चौदा पंधरा तारखेला नि आता जूनचेच पंधरा तारीख आली तरी अजूनही पत्ता नईये. म्हणजे अजिब हो पंक्या शिवाय अजिबात नाही रावत म्हणजे पंखा डोक्यावर चालू आहे तरी ते घुमायला होत. ते एवढं म्हणजे अस हैराण झालोय. म्हणजे अनियमित सगळं झालेलं आहे. म्हणजे खरं तर त्याला माणसं जबाबदार आहेत.
एवढी कधीच नसते पण यावर्षी उष्णतेची लाट आलीय ना हम्म हम्म.
ते असं ते अनियमितमुळे मा निसर्गाचं नई हे आहे. चहा आहे आपलीच चुकी आहे माणसांची वृक्ष तोड वगैरे कर अ काँक्रीटचं जंगल एवढं झा बांधकाम एवढं असतं. त्याच्यामुळे वगैरे सगळे युन पर्यावरणाला खूप
तेच ना ते सगळे परिणाम आता दिसायला लागले. आ पूर्वी कस बरोबर चार चार महिने प्रत्येक ऋतू असायचा.
हां सात तारखेला बरोबर मृगाचा पाऊस पडायचा. हां त आम्ही आता गावी गे लो की बरोबर पावसाच्या आधी आम्ही यायचो गावावरन. मी त एकदम म्हणजे ना म्हणजे माझ्या माय इथे आजोळी. हो म्हणजे आजोबा शेती करायचे ना बाबांचे आईचे बाबा वडील तर तिथे आम्ही ते तांदूळ वगैरे पिकवायला ना मदत करायचो त्यांना त्याचा भाऊ वगैरे त्यांचे ते नांगरतात बघा ते बैल त्यावेळी ते पहिले नांगरतात ते बसायचा आणि मग त्याच्यानंतर आम्ही ते धान्य घातलेले असायचे च ते नंतर ते एकत्र काढायचं आणि मग एक एक पेरायचं वगैरे ते सगळं केलेलं आहे म्हणजे आणि त्यावेळी खूप मजा यायची म्हणजे आपण ते खा लहानपणे नाू. खूपच चांग.
खूप सुंदर होत लहानपण खरंच ते.
हा आणि आमच्या इथे ना हे असायच माहिती की अ दगड दगड वगैरे असाय कि न अस शेतामध्ये वगैरे त्याला ना. तुम्हाला माहिती. कालवा म्हणून अस हे असतात शेल जसे तिसरे वगैरे जे आपण शेलफिश. बनतो शिंपले वगैरे. तशा टाईपचे ते ना कालवा म्हणून अशीय असायची. ती जम दगडाला अशी च. तूूनसायची ती. म्हणजे त्याच्यात ना ते पोडले की. त्याच्यामध्ये असं मस मिळतं अससं आपल्याला शिंकल्या. ते कसे तिसऱ्याचं वगैरे म्हणतो ना तसं ते. ते पण असतं आणि ते काढले. किंवा त्याच्यानंतर त्याचा तर थोडासा भाग राहतो ना. त्या शेलचा म्हणजे शिंपल्यांचा जरासा. त्याच्या अस म्हणजे कटुत उपाय म्हणजे एकदम मोठ्या भावाचा. कट झाला असं की काच बीच लागल्यावर. कसं रक्तबंबाळ होत तसं एकदम रक्त व्हायला लागलेलं हा. कालवा म्हणून फिश. ज असतात. ते म्हणजे आपण जे हची शेलफिश म्हणतो.
हा हा ते मला वाट कोक. कोकणामध्ये ह कोकणात मिळतात का.
हो हो गावी कोकणामध्ये असतात हा आणि मग त्याची म आज आजी वगैरे अस. खपरं कांदा कोपरं वगैरे घालून. ओल्या मिरच्या घालायच्या, त्याच्यात मीठ मसाला नाही घालायचे, लाल म चल. ओले मिरची घालून जा. बररो वरे घालून. कराय ना छानवायची त्या हे बाे सुक अस केलेलं कालव्याच सुक आणि पेज. असतो आमच्या गावीपूर्वी पेच करायचे
हम
पेद म्हणजे उकडे उकडे तांदूळ जे असतात ना त्याचं पेज बनवतात म्हणजे आता सुुद्धा माझ्या बाबांना पेजच आवडते दुपारच्या जेवणामध्ये पेजत असते हां हो आणि कसं ग मी एवढी आणि समुद्रजवळ असलय की असं वातावरण खूप दमाट असत त्या ठिकाणी मग गरमी हो ते अंगा शरीरात सुद्धा उष्णता त्यामुळे मग ती उष्णता कमी करण्यासाठी म्हणून मग ते उकड्या तांदळाची पेद जी आहे ती शरीराला खूप अस हा थंडावा मिळतो आणि म्हणजे जास्त करून त्या मे महिन्यात गर्मेत वगैरे म्हणजे कायची पूर्वी तर आम्ही लहान असताना ते आम्ही दुपारच्या वेळी दोन दोन जेवणं जेवायच म्हणजे हे पेट जी आहे ती डाग अकरा बाराच्या सुमारास
हा हा हा
आणि मग थोड्या वेळ जोप घ्यायचय एक वामखुपची म्हणतो आपण तसं ममगुशी घेऊन परत दोन तीन वाजता मा भात आणि माश आमट आणि ती खूप तिके टमट असाय जवजी आजी पवनच्याही एकदम ती कट करायची तर ती आम्हाला नको वाटायची मीराडे नको आम्हाला उपस जा एक फेजीचे जेवण चांगले आहे त नाही लात त्याच्याबब दुधी वगैरे त्याची पातळ माहि जी ती भात कालवून त्याच्यात खायचो आणि ती कोंडी म्हणून एक मासं म्हणजे ह्याचीच असतात त पण जसे तिसरे म्ह छटे छोटे असतात ते शेमपले ते घालून करायचं जो असं तर ती सुद्धा ती भाजी खूप छदान व्हायची दुधीची वगैरे किंवा पाल्याची भाजी सुधा देठे म्हणतो आपण आम्ही त्याची भाजी कराय आणि ती ते पेजी बरोबर खूप छान लागायची म्हणजे असं खूप छान सुंदर आयुष्य जग लहान आ मुलांना ते सगळ मित खर तर वाई वाटत खप हलो
हॅलो हम्म
हॅलो हे तु का वाच
मग तुम्ही आता पण खातात का फिश वगैरे
हॅलो
हा
येतोय हा हा मग ते तर अस बंद झाल्यासारखं झालं ना हा येतोय आता हा नाही आपली हा चहा सुटंदच झाले सहा महिने हेच झालेले आहेत मिट बोलू शकतो त आपण दून चार मिनट काय आहेत आपल्याकडे
बेट फिश खातात का तुम्ही आता अच्छा
माहेरी गेली कि मग आमच्याकडे पेजच असते म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये
अच्छा नाही फिश फिश मासे खातात का आता
ते गावी तर चांगले ताजे ताजे मासे मेळात हो आता गावी इथे मी म्हणजे शहरामध्ये नसतं पण गावी जाऊ गेले की चांगले भरपूर मासे खाऊन येते आणि जवळच असतो आमच्या इथून जवळच मास बाजार भरतो तर त्याच्यामुळे मग तिथे छान मासे मिळतात ह म्हणजे तारले म्हणा किंवा बेळ म्हणून असतात ते कुडले केकडे बांगडे वगैरे अस आणि पंचले म्हणून असते म्हणजे मिक्स सगळी मास आणि किंवां नदीतले मासे. पण असे मिक्स मिळतात.
आता हे काही नावं मी अगदी पहिल्यांदा ऐकले बरं का, हे काही नावं मी पहिल्यांदाच ऐकले. हम्म. हा हे बाकीचे कॉमनली माहिती आहे इथे.
हा कोकणामध्ये अशा प्रकारे वेगळे वेगळे मासे वगैरे मिळतं असतात, म्हणजे अजून तरं मासे कसं आहे की पारदर्शक असतो तो. आणि आपल्या बोटा एवढ्याच तरचं एवढा छोटा मासा असतो. त्याला असं म्हणतात. किंवा बेळणजी म्हणून म्हणतात एकदम पारदर्शक म्हणजे, आपल्याला तो काटा पण दिसतं असतो. आणि आपलं बोट असतं ना ते बोटा एवढेच आकाराच असतं, हा ते म्हणजे, छान खूप फ्रेश पण असतात. ते मग त्याच्यामुळे त्याची म्हणजे आमटी म्हणजे त्याच फ्राय नाही चांगलं होतं, आमटी तरं केले ना, हा त्याची आमटी त्याची कढी जरं केली ती आंबट म्हणजे आमच्याकडे ते आमसूल वापरतात, कैरी असते ना कैरी हे कापून. त्याचं सुकवतातं. आणि त्याची कैरीची सोलं किंवा वटांबा म्हणून एक मिळत. तो आंबट अस फळं असतं. एक वटांबा म्हणून, ते सुद्धा सुकवून त्याची पण सोलं म्हणून करतात आमसूल जो आपण म्हणतो. ते घालतातं. त्याने तिखट आंबट मिरची धणे वगैरे घालून ते करतात ना त्याची आमटी खूपं छानं होते. आणि बांगडा तारलेल्या साठी खूप तिखट करावी लागते आणि बाकी- माांस्यासाठी थोडं कमी तिकट. करतात. छानं लागते त्याच्यासाठी हो, हो, हो कोकणामध्ये एकदा भेट द्या तुम्ही. खूपचं छानं मासे वगैरे एकदम फ्रेश मिळतात. तुम्हाला आवडतात का मासे?
हम्, हम्म.
तेच फ्रेश मासे असले ना तरच त्याला मज- नाही तर शहरांमध्ये वगैरे. पण, आपणच्यात बर्फातले मासे खातो,
हा आणि ते नदीतले वगैरे असतात ना त्याला हा
म्हणून मी ते शहरामध्ये इथे राहते तिकडे मी आणतच नाही सहसा मासे वगैरे, गावी जाऊन अगदी मनसौक्त खाऊन येते म्हणजे भात एवढ्यासच घेणार आणि मासे मात्र भरपूर खाते. माझे बाबा पण माझे बाबा नाही खात मासे. ते फक्त अंड खातात तर ह हह ते मी असं मासे खात असत तर ते मलाजं बघत राह त समजा आवड तेना बगायला की कशी हि मासे खाते एवढं आवडीने ह ह हह खूपच
त्यांना. नाही आवडत काही नाही खात? मला पण खूप आवड हम्म मग त्यातल्या आ तर प्रॉन्स तर खूपच आवडतात प्रॉन्स, बोंबील
हा नाही आता बोंबील ते आमच्या गावी नाही मिळत त्यामुळे मी बोंबील कधीच आणलेले आणि एकदाच कधीतरी एकदा आणलं हां कधीच बाहेर खाललं किंवा हॉटेलमध्ये वगैरे खाल्लंय फ्राय वगैरे
हम्म हम् हम्
हा पण घरी नाही कधी खाल्लाय मुलांना सुद्धा जास्त करून म्हणजे मासे वगैरे कमी झालले आवडतात त्यांना पण चिकन वगैरेचेच प्रकार जास्त
हा ते बरेच काय काय वेगळे बनवतात ना त्याच्यामुळे ते बटर चिकन वगैरे प्रकार फार आवडतात मुलांना हम्म
तरी गावी गेले की खातात ते खाल्लेली त्यांना आवडतं तसं पण रा सारख राहिले की तरी कंटाळत नाही आठवड्यातून एका दुसऱ्या वेळी असले की ठीक आहे वाटत मला तर असं वाटत की की रोजच जाऊन खाव कडे गेले की हे हो क ते घेऊ असं होत हं
ह आपल्या तर थोडी सात आठ च मिनिटं राहिलीय आपण थोडस बोलून आता थांबूया ह तुम्ही कोणते मा ते तुम्हाला जास्त आवडतात
मला प्रॉन्स आवडतात खूप सुरमई आवडते
अच्छा मला हा मला लहान असताना हलवा आवडायचा आणि माझ्या मुलीला हे आवडत खूप आहेत जस कोलंबीच पुलाव
हा हा हा हा मस्त हम्म
करणार होते पण मग उशीर झाला तर आवड. ायॉग वगैरे कामात म्हटलं उद्या पुढच्या रविवारी आणो. हम्म हम्म ह.
चालेल ठीक आहे बोल मला पण खूप छान वाटलं.
नवीन नवीन माहिती मिळाली.
हम्. चालेल ओके हो हो चालेल बाय.